हॅलो
हा बोल
अरे ते जरा काय कर फोन आहे का नाही किशातनं बाहेर काढून ठेव म्हणजे ऐकू येतंय.
माझा फोन कस काय कट झाला
अरे नाही माझ्यात सुरू आहे नाही कॉल
म ते कायला म्हत का टायमिंग कमी राहीलय कणी त्यामुळ कमी -कमी होऊन कट व्हायलय जरा बहुतेक
आवाज असं आहे रे माझ माझा हा माझा आवघड करलायस काय मग तू
का तझ होग
अरे होयस की माझं राहिलंय अजून चार कॉल असा वाटतं रे तू कॉल केल्यावर कमी व्हायल्या अर्थ आ
ते काय समजना जालंय. मला येथून दाव माहीत आहे काय.
हम.
चालेल.
अ बघ काय कर आता. तुझं किती राहिले? जास्त राहिल नाही तुझ. एक अर्धा तासच राहिलय वाटतं. बरोबर काय. मग तू आता ते पाच पाच पाच पाच मिनिटं बोलायचं कट करायचं. आणि माझं राहते. मी तुला कॉल करतो बारा मिनिट बोलायला लागणार तुला. असं करायला लागणार वाटतं. हम्म. ते नाही. तुझं काम काय असते?
हा.
काय झालं रे?
आं.
कोण आहे ते. पाच मिनिटे तुला हा हा.
जॉब करायचं.
जॉब तयार होतात रे. तेव्हाच
हम ह ह. ह ह ह. आणि काय मग? हॅलो. ते भाऊजी काय सांगालतीत? जीजू हा.
का तर सांगायचं.
जरा फोन जवळ जा. फोन. हा फोन जवळ जा की जरास.
हा. आला काय.?
आता आला. हा.
ते नव्ह. शनिवार आहे म्हणला, लेग मारणार काय?
लेग जरा. शोल्डर शोल्डर मारते. थाईच मारत नाही.
मारत नाहीस होय. होय नको वाटतेय बाबा. दुसऱ्या दिवशी फाटत्या.
अरे अरे तीन दिवस दुखतय. मंग मंगळवार, बुधवारपर्यत दुखतय मर्दा लय वाईट. मारताना काय वाटत नाही. हा हा. मारताना काय वाटत नाही. खरं मार कुल्ल्यावर दुखते. हम्म. बघूया बा. जमलं तर मारायचं म्हटलय.
हो हो.
हम्म. तू शोल्डर मारलायस वाढतं काल? ह एक दिवशी एक.
ह ह. तिला बोलली होतीस का.
अरे होय एक दिवस एक दिवस घेतलास का नाही. आपली मसालता पण नवीन आहे. मसल आपल्या लवकर होत्या त्यामुळे डबल मसल घ्यायचा. म्हणजे दोन वेळा ळा ट्रेन करायचे.
पण नाही रे आता आम्हाला का नाही. मासा माराय बघ की साडे सहा ला गेलो की नाही आठ वाजतात. आठ वाजून जातात यार एक मसल मारायला तिघं तिघं मारते रे.
अरे आम्ही आम्ही पण तिघे तिघं नसते डबल मसल मारते तुम्ही जास्त. अस वेर शर् मारत हे तरी.
बरं.
मी बघ चेस्ट लागेल नाही काय करते एक इनलाइन. फ्लॅट आणि एक पेकडेक. तीनच घ्यायच हा हा तीन झालं. तेच की तीन झालं आणि नंतर ट्रायसेपला चार घ्यायचं. तीन किंवा चार झालं एवढंच की आणि एक डिक्लाईन एक असलं तर असलं चार. चार हे ज्या चार हे ज्या आठ एक्झरसाइज होतात बास. परत बॅकला एक रो वे आपलं. लाट पुलडाऊन रोविंग. मग क्लोज ग्रीप आणि टी बार असे चार घेतोय. आणि एक सुपरसेेट असते कुठला तरी मारायचा मग नंतर बायसेफला बसून. उभारून प्रिचर आणि हॅमराईज चार झालं एवढंच मारायचं.
वार् स.
आं.
बार बार.
कुठला बार.
पाहिजे का.
बाय सेफ ला बार किंवा हे मारायचं रे डंबेल मारायचं दोन्ही पण मारायचं नाही. दोन्ही मधून तिथे येते एक तर बार मारायच. नाहीतर एक तर हे बा हे मारायचं डंबेल मारायचं असं करायचं.
म्हणजे एक महिना मारून बघायचं.
हा. बार मारलंस का नाही फक्त पुढ येत काय सांगत. डंबेल मारलास की नाही पूर्ण करण करता येते पूर्ण मोठ्या सावर येते. दोन्ही मसल ट्रेन होत्यात हा. असं असते की अ ब एक आपल्या लाईनेत. सरळ म्हणजे उभारून. आणिं तर आपण बसून मारते की नाही तेव्हा हात मागं ठेवून. आणि एक फिचर म्हणजे एक हात पुढे ठेऊन. असं असते. जरास मोबाईल जवळ घे.
हा. आ हा.
कधी पुर्ण होणारे आपलं हे.
अरे होतय रे अबा हे बग, आज संध्याकाळापर्यंत रात्रीपर्यंत होतंय बघ. आज रात्रीपर्यंत होतंय उद्या मग, ते पाच पाच मिनिटांचा कॉल करायचं. तुझं तर होतेय, बरोबर आय. हॅलो.
मला तरी पण एक दोन तीन कॉल, तीन कॉल तर करायला पाहिजे.
अरे होय नंतर आणि पाच मिनिटाच आणि, होणारच आहेत की तुझं असं का. आ मग.
झालीत पुर्ण.
आ.
रे
अरे त्यांचं दोन कॉल राहिलात म्हणजे ते, पाच-पाच मिनिटाचं दोन राहिलेत रे, त्यांना पण सोमवारपर्यंत वेळ आहे. मग त्यांना आपण सोमवारपर्यंत कॉल करू शकतोय उद्यापर्यंत. आता बाबांच त्यांचं पूर्ण करून घेणार आहे, त्यांना कसं आहे त्यांना उद्या सुट्टी असत्या वाटतं. उद्या दिवसभर त्यांनी दोघं बोलत बसू देत, मग आपण दोघं बोलुया. मग बाबांना बाबांचं जरा पूर्ण करूयात आपण लवकर. आपलं एकशेऐंशी मिनटं झाली कणी, बाबांना कॉल करायला लावुया काय. बाबांच्या फोनवरन. चालतंय काय, हा हा. ते आपण जिमच कुठं काय बोलालतो, तु काय काय मार
तेच बायसे बायसेब अरे मी कोणा सात आठ
बायसेपला.
सगळ्यालाच बायसेब दिसत.
अरे बायसेबला एवढं मारायच नाही, बायसेबला जेवढे जास्त ट्रेन करचील, तेवढं बायसेब श्रींक होतं जातोय. बारका मसाला तेवढंच, चार एक्सरसाइज मारायच बास करायचं. ट्रायसेब बायसेब बारक मसल आहेत आपलं, आणि लगेच स्टेत होत्यात. त्याला आठड्यातन दोन वेळा तर ट्रेन करायचं.
आधी मधी पण मारतोय सोड एखादं दुसरं.
अ बघ काय करायचं, एक हॅमर.
एक प्रिचर. आणि एक बसून किंवा उभारून, आणि दोन्ही मारला बायसेब दिवशी दोन्ही मारायचं. आणि दुसरा वेळ असतो कणी तेव्हा दोन्हीपैकी एक मारायचं, असं तीन तरी एक्सरसाईज मारायचं बायसेपला. आणि उगच जास्त मारत बसायचं नाही. ट्रायसेबला काय काय मारतोस, मला ट्रायसेब काय मारूच वाटत नाही.
आधी ट्रायसेब.
हा, हा हा हा. ते नाही, शोल्डरला काय काय मारतोस.
त्यांच दोन सेट.
काय काय मारतोस, पहिला काय मारतोस शिल्डरला.
हॅलो.
हा शोल्डरला काय काय मारतोस?
अरे का आवाज आला की नाई?
आवाज यायलाय तु पोक बोलानास न्हव.
बोलालुय न्हव.
हां बोलं बी शोल्डरला कायं मारतूस तूं?
आं?
नाव तेवढी काय
ते असं डंबेल वरती मारायचं हातान. हा म बाजूला अस लॅट ट्रल मारायचं, हा म नंतर
तेच मॉर्निंग
हा तिथं माग आस मारायच.
मारायचं.
हां आणि रोपं
हां ते एक मारतो.
हां.
आणि कसला आणत्यात?
हां शोल्डरला?
आ, हा हा.
ती एक मार.
हा हा. चालतंय. हम्म.
शोल्डरला कसं वाटतंय आता?
लगेच? माझा शोल्डरच दिसत नाय मर्दा. होय शोल्डर कुठाय मला? मलां ते असं खाली सगळं आतच खंडा पडलां माहिती आय असं गोल त्रिकोण दिसतय माहिताय काय बाजूंला. तसं पाहिजेलाय तसं तसंच होईन तसं होनाच झालय.
खड्डा पाडायंला आपण.
आं?
खड्डा पाडूया की आपण.
खऱ्याव काय? हम्मं, ओजन किती बासष्ट केलांयस? हम्मं हम्मं, उंची किती आय र तुझी?
माझं पण वाढायना माझं
पाच आठ कायतर हाय.
हां हम्म मला पण तेवढी पप्पाला पा मलां पांच आठ नऊ पाच नऊ पाहिजेलाय मर्दा उची पांच सात
लय दिवस झालं पळालोय.
पाच अकरा पाच -दहा, पाच -नऊ, पाच- अकरा असे पाहिजे. हम्मं नाहीतर ती पाच सात लई बारक वाटतंय मर्दा हम्मं हम्मं तुला एकवीस पूर्ण झालं काय रे?
होय झालं.
हा हा ए माझं अठरा. तीन वर्ष आहेत अजून माझ्याकडे तीन वर्षापर्यंत म्हणजे अजून एकवीस वर्षापर्यंत उंची वाढत्या रे.
व्हय व्हय.
बघा तीन वर्षात किती? अजून दोन इंच तरी वाढाय पाहिजे. पाच सात आहे. पाच नऊ पर्यंत जायाला पाहिजे. हम्म हं झालं बाबा
केळी खाया लागलोय.
अरे काय केळी किती खाणार आहेस तू? मला परवास दादा आलता विष्णूदादा. तवा त्याने सांगितलंय तूप असते महितय का? तूप तूप आणि सूजी खायचं.